होकी
काय करलस
काय नाही ब काम चालूय घरा
होय दहा दिन पलीस
नाही अजून आत्ता उठली मी झोपून तो
होय माझं आलं तुप्च्या हातून
होय
ह कायकरला
नाही नाही बघ आवरायला लाले तुझं काय चाललंय
माझ पण आवरा लागले स्वयंपाकणार
होय काय मग स्पेशलच
काय जरा पाव म्हणजे करायचं ठरवले
आया मला पण
होय
कशी करतस पाऊभाजी
पाव भाजी आपण आता असं म्हणजे रेग्युलर करत फ्लावर बटाटा. त्यांना. ढोबळी मिरची म्हणजे फळभज्या सगळं घालून उकडून घेऊन त्याला. फोडणी टाकतंय.
आज माझी तर शाळेत भांडण झाले असते बाई इचा काय झालं मॅडमनी हिचं डाईट चार्ट दिलेय गं
हम,
मगं. म्हणजे मी तानं सगळ्या शाळेत मी कसं असते की बाबा विकली डाईट चार्ट चेंज असते ना.
होय.
आणि ह ज्या मॅडम न पूर्ण एका वर्षाचच डायट चार्ट दिल्या एका आठवड्यात.
हा.
म्हणजे सेमचं आणायचं प्रत्येक आता दर सोमवारी धोडका तर धोडका आणायचं वर्षभर.
हा.
आता उद्या मुगाची उसळ चपाती आणि खजुर असं दिल्या काय. तर वर्षभर दर मंगळवारी तेच आणायचं
हा.
सॅटर्डे ला सांजा आणि उपीट. हे दोन्ही पैकी काहीत आहे म्हणजे ते सांगना उपीट एकच झाल सोड तरंग ते पण दर शनिवारी ते दयचे म्हणं मुलांना खायला आता बुधवारी बीटरूचं पराठे तर तेच दयांचे मग हे प्रत्येक आठवड्याला हेच हेच हच्या नादाना आम्हाला पण घरात हेच खायला लागणार कि सांग नाही
मगं.
मग मॅडमांना म्हणलं गणी म्हणजे असं काय करू नका म्हणलं कारण कि मुलं मग बाकी खायला कसं शिकणार. तर नाही मुलं कारली वगैरे काय खातं नाहीतं भाकरी खातं नाहीतं काय करणार नाही म्हणला आता मोस्टली कसं शाळेंत. तू एकमेकांचं बघूनचं खायला शिकतात ना मुलं. आता आपण त काही डायरेक्टली खायला शिकलोयं थोडं थोड सवय केल्याशिवाय खातं नाहीत. गं.
होय होय त्या खरं कसं करायला पाहिजे. त्यांनी आठवड्याला चेंज करून किंवा महिन्याचं एक चेंज करून दयाला पाहिजे.
हा तेचं तर. तर नाही म्हणूनच बसले तिने पॅरिस मीटिंग कधी ठेवत बघून तेव्हा पाहिजे आता पर्सनली असं बोलायला गेल ना कि मग त्यांनी धरतचं नाहीयेतं.
नाही नाही हो आणि सगळं कसं तेचं तेचंतेचं तसं वर्ष. शुगरचं कसं कंटेनर काय त्यांनी देऊ शकता म्हणजे वेगवेगळं दिलं तरी पण चालते.
आणि काय एवढं इंटरेस्टिंग पण दिलं नाही. डायटच्या आता धोडका मोस्टली धोडक्या नव्हे एवढं काय मिनर मिनरल्स असणार आहे सांग. त्याच्याऐवजी थोडंफार जरा काहीतरी वेगळं तर दयांचे. आता दोडका तर बारा महिने काय मिळणार आहे काय.
नाहीच. अगं आता तस म्हणतीस म्हणजे माझा मुलगा ज्या शाळेत होता का. नाही. त्या शाळेत कसं होत माहिती काय सोमवारी मटकीची उसळं. चपाती आणि आपलं काय असल ते हे त्याच्या संकट म्हणजे शेंगदाणे गूळ किंवा शेंगदाण्याचा लाडू असं असायचं म्ह दही.
आता मी इंचन तर म्हणजेत होते ना पहिला शिकवायला.
हा.
तिथं म्हणजे असायचं की वीकली असं डायट चार्ट चेंज असायचा. कधी खिचडी असायची कधी पराठे असायचे कधी दहीधपाटे असायचे. असं म्हणजे रोज कात वेगं असायच रिपीट ए महिन्यात कधीच भाजी व्हायची नाही भाज ऑप्शन तर काही कमी आहेत का आपल्या इंडियात
नाही भरपूर आहे ट ग होय.
मग काय तर आणि फ्रूट्स मध्ये पण तसच तेलत. आता खिचडी वगैरे द्यायच सोडलंय आणि मसाले भात आता मसाले भात आता मुलं काय एवढं खाणार इथे
हो. ना. बदलून दयाला पाहिजे आणि पोरानां तर पौष्टिकचं दयायला पाहिजे गं
हम्म आणि मोड आलेला एक पण असं काय दिलेलं नाहीय त्याने
नाही नाही मोड आलेलं कडधान्य उसळ म्हणं. परत पद्ध पराठा.
हम.
आणि एक दिवस भा आमच्या इथं कसं असायचा अ बुधव गुरुवारी का नाही भात आमट किंवा वरण भात आणायला सांगत होते.
ह हां.
म्हणजे कसं त्यांना भात पण खायची सवय पाहिजे ना नुसतं भाजी चपाती भाजी चपाती भाजी म्हटलं तर त्यानी भात. तरी खाणार मग
होोइस् की
आणि घरी पण आता मुलं एवढं खायला बघत नाहीत ग.
हम्. मला तरी डायट चार्ट त्यांचा बघितला मला जरा कसतच वाटलं. मग सकाळी मिस्टर गेले होते सोडायला तिचे माझी म गेल्यानंतर तर तिथकना चॅ्ट दिल्या की मॅडमांना सांगा. वर्षभर आता हेच फॉलो करायचंय म्हणून आणि जर वेगळं काहीतरी आलं तर आम्ही त्यांना टिफिन खायला देणार नाही म्हणून मग तसं म्हणल्यावरती म जरा अस रागच आलगच झाला.
नाही नाही तसं करू शकत नाहीत कारण कारण प्रत्येकांच्या घरात तेच अव्लेबल असेल असं नसते ना
आणि देत नाहीत अगं खायला असं तर दुसरं काहीतरी दिलीस ना तू टिफिनला आता आज थोड काय तर वांगीची भाजी बनवून दिलीस तर देत नाहीत. पहिला कॉल करतात आणि कॉल करून सांगतात की आज आम्ही तिला टिफिन देणार नाहीे. आणि तुम्ही तिला डोडक्याची भाजी दिला नाही म्हण असा आहे. घरातलेने जर प पर्नली त्यांना कॉल करून सांगितलं की बाबा नाही जरा प्रॉब्लेम होता म्हणून दिला नाही म्हणून तर एक वेळ ऍक्सेप्ट करतील पण महिन्यात ना एकदाच रोज रोज पण नाही असं आहे.
तसं पण नाही चालत ना आता आणि मुलंता कसं माहितीय काय तेच पाहिजे मून असं नसते त्यांना जे आवडते ते पण त्यां मागू शकतात
होयच की आता माझी मुलगी पण सगळं कडधने मोड आलेलं सगळं सगळं खात्या हे नको ते नको असं नाहीये पण धोडक्याचा विषय कसा होतोय म्हणजे पहिल्यांदा मी कधी दिला नव्हता सोड तिला जोडका आजपर्यंत अन त नाही आम्ही मोस्टली घरी जास्त पण खात नाही त्यामु खरं ती आज दधोडका बघितल्यावर मग शाळेत खाल्ली नाही मग मॅडमांना वाटलं की बाबा हा बघा तुमचीच मुलगी अस म्ह मड बरोबर आहे खर दरवे सार दड द्यायला आलं तर मग बाकीच्या भाज्या कशा खाणार त आणि बाकींच्या भाज्यांची नाव वगैरे हिला माहित व्हायला पाहिजेत ना नुसत ही एकच एकच म्हणलं तर मग सारखं आता ती मोठी जरी झाली आणि पुढच्या वर्षी तुम्ही डाईट प्लॅन चेंज केला तर पुढच्या वर्षी ती दुसरी भाजी खाईल का
नाही नाही कसं होते म ते असच पदार्थ पदार्थांची म्हणते असलच भाज तिला सोय करणार नंतर ते खायला
होईच की आणि पाल्या भाज्या ऑप्शनला म्हणजे तुम्ही काही पण आणू शकताय म्हणून ते तेवढं टाकलय. आता खरं पालेभाज्या पण म्हणजे त्यांनी सांगायला पाहिजे ना सीझन वाईज पाहिजे ते सुद्धा कोणती पण आण हे पण यांचं चुकीच आहे. आता मेथीचा सीझन चालय तर मेथीची भाजी आणायला सांगा. पालकचा सीझन चालूय तर पालक आणायला सांगा.
काय पण आ ये शकत तर पोरांना आता पौष्टिक सगळे पदार्थ आपण द्यायला पाहिजे. करायला पाहिजे आणि आपण आता कसय माहितीये का अ काय खायला बघत नाहीत म हो आता हो आमच्या तर बाकीचं काय खायला बघत नाही नुसतं दुधी चपातीच खायला बघतोय. त्यामुळे आता मी हे आता पावभाजी पण कस पावभाजी वगैरे बाहेरचं खातोय म्हणताना. खर ते आपण भाजी सोबत मी पाव देत नाही त्याला चपातीच देते कारण त्या निमंतान तो काही म्हणजे भाजीपाला खाऊ शकतो ना त्यातन म्हणजे बटाटा म्हण वटाणा म्हण. परत टत शिमला मिर्ची फ्लावर
होयच कि.
हो म्हणताना करायच्याच आठवड्यात मी एक दिवस काहीतरी करतो घरात मग.
हम्म आता म्हणजे मी सांगायला गेल्यावरती त्याने म्हणत होतित म्हणजे मी टिंग घेतलेली ना परवा त्यांनी तेव्हा म्हणल्या होत्या कि कारलं वगैरे तुम्ही द्या त्यांना पाठवून मी त्यांना घालते कस घालायचं हे माझ्या हात तात आहे म्हणुन म मी मगाशी विचारलं त्यांना तुम्ही कारली वगैरे द्या म्हणून सांगितला आणि आता असं करायलाय. तर नाही हो एवढी लहान मुलं कारली वगैरे खायला बघत नाहीत. पण त्यांना कसं कारली वगैरे करून द्यायची हे आमच्या हातात आहे ना. ती खायची का नाही जेवढी तुमची जबाबदारी आहे तेवढी आमची पण आहेच की आमची पो म्हणल्यावर आम्हाला त्यांची काळजी नसणारय काय?
होय होय.
आता ती भाजी जर खात नसेल तर मी त्याच दुसरं काहीत करून देते ना तिला पण कारल्याचच करणार ना.
आता मी कारल्याची पापडी वगैरे करतिया. मग ते ती आवडीन खाते करते मग तसं जरी मी बनवून दिलो तर कसं का असं ना पोटात तर जाणारचय तिच्या.
मग ते कारल्याच पापडी तू कस बनवतिस मग?
अ कारली घ्यायची एक अर्धा किलो नाहीतर किलो.
हा.
त्याच आतलं बिया वगैरे आपण भाजी करताना काढतो ना तसं काढायचं. आणि हळद, मीठ जरा करून पाण्यात एक तासभर ठेवायचं ते म्हणजे कडवटपणा त्याचा निघून जातोय पूर्ण.
हा.
मग ते झालं ना की एक चपातीचं पीठ मैदा जरासं घ्यायचं. तर ती कारली भिजत ठेवलेली असतात ना ते मिक्सरला एकदम प्युरी करून घ्यायची तिजी पेस्ट केल्यासारखं जरास ओबड धोब हा सली सकटच जरा ओबड धोबड राहिलं तर चालतय. पण मोस्टली प्युरी करून घ्यायची त्याची प्युरी करून घेतलीस ना कि मग ते पिटात घालायचं जरासं चटणी, मीठ. नाहीतर हिरवा ठेचा वगैरे आपण आता ग्रीन करायच झालं तर हिरवा ठेचा घातला तरी चालतोय.
म्हणजे तिकट जशी मुलं खातात तेवढं जरासं फूड कलर असेल ग्रीन कलरचा तर थोडडा घालायचा
ह
अ ववा जिरं तेन घालायचं एवढं आणि मळायचं घट्ट असं
हां
आणि चपाती लाटतो तस मोठ लाटून घ्यायचं ते आणि काट चमचानी सगळीकडे म्हणजे टोचून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ते फुगणार नाहीत
हां
तेलात सोडल्यानंतर मग जर असं तिळ असते ना आपलं पांढरं ते जर अस शिंपयचं म्हणजे डेकोरेशन तेवढंच भारी वाटतंय त्यांना पण आम तर ते वरच तीळ मोजत मोजत खात्या मग ते अ म्हजे असं आपलं कुठल्या पण शेप मध्ये आपण कापू शकतो गोल शेप असू दे किंवा ट्रागल अस रे चौकुणी पापडीच्या शेप मध्ये कापलीस तरी कापून तळून खायला छान लागत ते स्वस्त संघ वगैरे आणि कडवटपणा पण एवढा काय लागत नाही
हां हां
आता आम्ही घरी पण आमच्यात आम्ही तर कुठे खातोय कारली पण असं काहीतरी केलं नाही की च सोबत किंवा इकडे तिकड फिरत करत जातेतच ना पोटात
हो होय कार त्याच्याळ पण आपण आपल्या शहरात अस कमी गरजेचं आहे
वस् किंग म हा हा ठीक आहे चाल
का फोन कर
हां हां
ठीक आहे